हॅलो, बोला
वैसे आज मौसम बडा अच्छा ह ना? म भाय जाऊन बोलतो. थांब थांब मी बाहेर जातो.
ते लाईट
लाइट का? आली आत्ताच. आली आली आली आली,,
गेलेली होती का इतक्या वेळची?
हो आता पंधरा मिनिट, आता पंधरा वीस मिनट झाले गेलेली होती, आणि आत्ताच आली.
मी पंधरा वीस मिनिटात आले.
हो
ह ना, इकडं स किती सहा वाजल्यापासन लाईट गेली आहे, आणखी आलेली नाहीये.
बाई कसं काय? मोबाईल चार्जिंग बीर्जिंगआहे की नाही?
अ मोबाईल चार्जिंग आहे.
हम्म, गर्मी होत अशील मग?
झा हा इचा फॅन आहे ना बच्चूचा
हा
वस्तीच्या रस्तीला हवं देवस्थान
हम्म रोशन दादाला सांग लाईट आली म्हणून
हं लाईट आली सांगितलं मी त्याला
तू सांगितलंस का?
हम्म किती गोळा झालेत
आजी गं आता हाय
अच्छा आत्या आत्याचे कॉल करायला करायचं ना
हा आत्यालाही करायचेत कॉल त्याचे आणखी पाच कॉल बाकी हायती
हा
काय जेवण केलंस तू?
ते सकाळची शिमला मिरचीची भाजी होती मम्मी तेच फ्राय करून खाली.
हम् म्हंटलं तू पण
म्हणलो तर तो काय म्हने माझ्या जीवावर आलो म्हणते मी नाही करू जा म्हणलं खड्ड्यात
तो मंगळवारी म्हणालाय हो ना रे
मंगळवारी घरीय का?
मंगळवार म्हणजे
अच्छा पप्पा पप्पा तो लिओपा कुठाय? लिओपा कुठाय?
मी येऊ काय?
गच्चीवर पाण्या व पान का दिसू राहिला शिंबाचं दुसरं पिल्लं समोरच्या घरात दिलं ना त्याच नाव लिओ हाय त्याचं नाव लिओ
हो का ते दिलं का आता ते दिलं का आपलं छोटवालं
सिम्बा सारखाचं हाय ते पुर्ण
तो दिला का आपला?
अ अ सेम सिम्बा आहेे तो सेम सिंम्बा हाय तो फक्त नावलीग होय नाही दिलं, ते द्यायचंय
का?
द्यायचंय आता, माहितीय का ती स्वीटी नव्हती का? सिंबाची आदी पांढरी, ते मेली. गावरान नाही, ती फरशन आणली नव्हती का? सिमबाॅटिक हे स्वीटी, तिला कुत्र्यांनं फाड फाडलं. हा रात्री या खिडकीतून बाहेर निघाली. मग कुत्र्यानं धरलं अन फाडून टाकलं तीला.
ह
एवढी मस्त होती ती. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.